हॅलो
हॅलो
आवाज येतोय
हो येतय ना ते
हॅलो
हॅलो येतोय आवाज
काय म्हणता कुठपर्यंत नमस्कार काय म्हणता आता पावसाळा चालू होईल तर तुम्ही करता की नाही उन्हाळच्या एंडिंगला साफ सफाई
हो चालू
हा हा थोडं रेंज मध्ये येत का?
आला का आवाज आता. ह हो
तुमच्या
चालत पाऊस तर नाही ओ पाऊसाच
हो ना आम्ही पण मागच्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आम्ही पण लवकर परत सुरुवात केलेली साफसफा
हा हा हा. हो खराब होत
कसं नियोजन करत असता तुम्ही दररोज कसं एक एक एक खोली आवरता की एक सोबतच सर्व काढता आवरायला?
हॅलो.
हॅलो म्हटल कसं नियोजन करता तुम्ही घरा आवरायसाठी असं एक एक खोली आवरते आणि मी तुमच्याकडे जास्त घरातले आहे आहेत सदस्य तुम्हाला मदत करणारे
हो आहे ना
आमच्या घरी कस छोटी मुलगी पण आहे आणि कसं आम्ही दोघीच असतो त्यामुळे रोज आम्ही एक रूम आवरतो एक खोली आवरून घेतो आणि त्यातूनच जे कामाचे गोष्टी नसतील त्या बाजूला काढतो आणि त्याची विल्हे वाट टाकाऊ पासून टिकाऊ काही बनवता येत का ते ही बघतो. मागच्या वर्षी कस सगळे गहू वगैरे इकडे गहू जास्त खाता त्याच काही वाळवण वगैरे कर आला नव्हता तरी यावेेळेस पहिल्यांदी तेच काम केले ते चांगले वाळून नाही तर मागच्या वर्षी पूर्ण अळई लागून गेलेली
हो पाऊस जास्त होता ना मागच्या वर्षी त्याच्या मुळे करता नव्हतं आलं
तेच होऊन गेलीलं तरी आम्ही म्हणजे गव्हामध्ये अस इंजेक्शन वगैरे मिळतात जे काय आपल्या शरीराला हानिकारक नाही राहत पण मग त्यामुळे ते टाकले कि म्हणता की अ कीड वगैरे लागत नाही अळी वगैरे लागत नाही तेही टाकले होते पण मग तरीही ओलावा राहिलेला होता त्या धान्यांमध्ये तर होऊनच गेलेलं
हो हो हो.
नाही सर्वात जास्त वेळ तर किचन आवरायलाच लागतोय एवढे भांडे एवढे भांडे विचारुच नका तरीही बाजारामध्ये गेले की एखादी नवी वस्तू आवडली की ती घेतल्यातच जाते
हो आमच्याकडे ते होऊन जाईल किचन आवरायला.
हो ना आम्ही तर कितीतरी कितीतरी भांडे घासून पुसून मस्त ठेवून दिलेले आहेत पण जे दररोजच्या वापरात तिला आहे ते सुद्धा खूप आहेत काय काय??
मन भरत नाही ओ किती पण असू दे भांड लागताच घरात
हो ना कधी कधी तर कंटाळा येतो. असं वाटत पत्रावळ्या वगैरे आणून ठेवावं की काय,
ह
हा ह
हो
आम्ही तर यावेळेला जुने कपडे होते. हम्म आम् तर ह्या वेळेला जे जुने कपडे होते. घर आवरल्यानंतर निघाले जे काही कोणी आता वापरणार नाही. ते तर अस सतरंजी वगैरे बनवणारे येत इथे ते टा टाकाऊपासून टिकाऊपण बनवता म्हणजे असं ते आपल्या आपण जुने कपडे दिले. की ते आपल्याला बनवून देतात. सतरंजी म्हणा किंवा काही म्हणजे असं जीन वगैरे म्हणता तसे विनून विनून बनवून देता. तर आम्ही इतके कपडे निघाले. एक दोन गोणी कपडे असतील. ते सगळे त्यांना दिले. हा खूप छान बनवून दिले त्यांनी म्हटलं चला बाहेर अस तर मग टाकून इथ पोर्च वगैरे ते
हो पाय वर भारी बनवून देतात.
हम्म.... पाय पुसण्या पण पाय पुसण्या तर मी स्वतःच बनवल्या होत्या साड्यांपासून खूप छान विणून विणून बनवले.
हो हो
एका पायपुसणीला कंप्लीट एक साडी हा हो एका पायपुसणीला तर कंप्लीट एक साडी लागूनच जाते. अच्छा... तुम्हाला कोणत्या आकारामध्ये बनवते येता?
तुम्हाला कोणत्या कोणत्या आकारामध्ये बनवता येत? कोणत्या?
चौकनी शेप मध्ये येत.
अच्छा... हा हा मी एक आयताकृती बनवली होती आणि एक गोलमध्ये बनवली होती. जिथे गोल बनवायच असलं कि ते खूप सोडावे लागत काही अंतर जस चौकनी किंवा मग आयताकृती असलं की सरसगट. बनवत तर ते सोप आहे.
हो ओके... ओके
बाकी तुमचं बाळ वगैरे काय म्हणत? हॅलो... हॅलो...
तुमचा आवाज येत नाही. रेंज मध्ये येता का तुम्ही? आता येतोय.
येतोय येतोय हायस्कूल मध्ये वगैरे जात हम तुम चे
परत गेला तुमचा आवाज नाही लहान आहे ना ती अडीच वर्ष आज एवढ्या लवकर नाही टाकलं. हॅलो.. म्हटलं लहान लहान आहे ना ती लहान आहे. ती हॅलो हॅलो येतोय का? आवा
हो, हो! येते, येते... बोला, बोला!
आहे अडीच वर्षाची एवढ्या लवकरनी टाकेशा आहे मात कसं थोडी समज आल्यानंतर टाकलं कि बरं असतं.
हो, हो! समज असले का मुलांना तेव्हा आपण. कळतं या मुलांना.
हो..
बाकी.. बेडरूम वगैरे. आवरायला काढल्यावर पण मुलांच खूप कपडे वगैरे निघत हो! लई आवरावर लागत ब- मुलांचे कपडे वगैरे, माणसांचे खूप कप- कपडे निघता, आम्ही काय करतो एवढे कपडे जर निघाले? चांगले चां वेगळे नवे कपडे जर असले, आम्ही काय करतो जे गरीब लोक वगैरे- असत बघा
ह हो, आम्ही ते करतो इथे तर एक डोनेशनच एक हेच हे- परिसर आहे, तिथे जाऊन आपण ये ना त्यांनी बॅग अडकवलेलं असतात. त्यामध्ये जाऊन टाकून द्यायचे आणि ज्यांना गरज असेल ना, ते घेऊन जाता मग. बरोबर- तस ही करतो आणि जे न आपण- हो, हो! जे न वापरणारे असतं मग लहान मुलांचे तप- पण शक्यतो देत नाही मग त्याची सतरंजी वगैरे, किंवा मग फतुरली म्हण- लहान मुलांची तसं बनवता येतं मग, ब्लॅंके-
हो, हा ते-
इथे आता बनवून देणार आहे. हा, इथे. हो, ते सुंदर! गाड्या पुसायला वगैरे जरी वापर- ून वापरून म्हटलं तर किती वापरणार आहे आपण?
किती वापरणार आहे तेच? दिवाळीला आवरायला जर काढलं अप्रतिम पसारा नि कोको.
हो, दिवाळी आणि उन्हाळा विचारुच नका. आहे पण आणि आपल्याला कसं सवय लागलेली आहे असं. आता वाटतं की आता पावसाळा चालू झाल्यानंतर काही आवरता येणार नाही. एकदा पाऊस चालू झाला की सगळं विसराय नुसता. आरामच समजा किंवा मग शेतातली कामं. आणि जे शकरी आहे त्यांचे काम चालू झाल्यानंतर- त्यांना कसलं विश्रांती?
नाही कसत मग आमचं तेच असत ना शेतीच्या जास्त मोडमुळे आम्ही पण या नावून घेतो.
हो, ना! त्यात पाऊस अजून आला नाही त्यामुळे तर सर्वांचे कामं तसेच राहिले. वावर- सगळे असे काय म्हणतात? ग वाट ब- पेरणा वगैरे स का बाकी असेल मग तुमच तर पेटना वगैरे सगळ बाकी असेल मग
हो ला चाले- हो, मिरची टमॅटो लावले आहे. म बाकी- पाला, गोबी वगैरे- पाणी पाहि- पाणी कमी हो पाऊस नाही तुमचा ज जो संपताला त बारा दिवस येईल पाणीस नाहीये
आमच्याकडे तर आम्ही शहरी भागामध्ये येतो. आमच्याकडे तर आम्ही शहरी भागामध्ये येतो तर डायरेक्ट आता फक्त पंधरा ते- वीस मिनिट पाणी येत असल. जे ग्रामपंचायत वगैरे नगर परिषद येत हो ते त्यातच अँड करावं लागतं सगळं आणि असं. होऊन गेले की गावाकडे गेले की पाणी जास्त वापरायची सवय लागून जातेच विरी वगैरेच इकडे आलं की आमचे.
चालेल मॅडम आपला टाइम झालेला आहे
हो हो चालेल थँक यू